हॅलो.
हॅलो नमस्कार ताई हो येतोय बोला बोला नमस्कार हो जेवण जेवण आता करायचंय जर नाश् झाल्यामुळे थोडसं निवांतता असतं हा
अच्छा म्हणजे तुम्ही काय तुमच्या हेल् हेल्थ बाबत खूपच कॉन्शियस दिसताय दोन दोन तीन तीन अ दोन दोन तीन तीन तासांचे ग्यापने जेवण करतात का
नाही नाही तस काही नाही दोन तीन तासाचे गॅप नी पण एक सकाळी आप तुलन्ना रात्रभर जाग्या म्हणजे झोपले हे केलेलं असतं काही खाल्लेलं नस ह त्यामुळे मग एक सकाळी नाश्ता थोडाफार वेळाने करणे आणि नाश्ता झाल्यावर मग थोडस थांबून जेवण करायचं आहे का आप. रोजची वेळ असती हा.
आपण ह्याच विषयावर बोलायचं का डायट सपस आहार
ह ह
म्हणजे जे आजकालच फास्ट फूड आहे चला आपण करुया ना फास्ट फू खूपसे
हो
णती
फास्ट फूडमध्ये तर अ छटचेच सगळे आयटम आपले पाणीपुरी म्हणा किंवा शेवपुरी चचा. चायनीज हो चायनीज वगैरे मंचुरियन वगैरे चायनीज मध्ये पण जास्त मला नाही एवढं त्याचं अट्रॅक्शन पण एक जेव्हा फक्त मु हा आ नूडल्स
मुलं न्यूडल्स ना न्यूडल्स ना
हो हो.
सेम टंच करावं लागेलग आपण दोघीनी मला पण नूडल्स आवडत पण त्याला फास आवडत नाही म्हणून म्हटलं ना आपण बघच ना सॅम्पिंग करू शकतो.
हो
मग घरी घ्यायला वाटतं का तुमच्या ज मुलांना म्हणा फॅमिलीत म्हणा तुमच्या घरी आवडत चायनीज मुलांना वगैरे खायला
अ मुलांना चायनीज म्हणजे फक्त नूडल्सच आहे बाकी म्हणजे बाकी दुसर क ते त्यांना आम्ही आम्ही खात नाही त्या म्हणजे धनी बाहेरच चायनीज जास्त खातच नाही आम्ही मेन म्हणजे
ओके ओके त मग घरी बनवत असाल.
हा मग मी घरीच फ्राईड राईस म्हणा किंवा नूडल्स असं बनवते. बाकी दुसरं म्हणजे जास्त आयटम नाही. बनत चायनीजचे,
अस लहान मुलांना त्यांचे सोया सॉस वगैरे त्याच्या टेस्ट असतात ना. त्याने ती बाहेरच खूप आवडत. आणि मोस्टली आता माझा मुलगा बोला ना
हो त्याच्यात ते काय टेस्ट मेकर टाकतात, त्यामुळे मग ते. जीभेला लाईक ते ॲ म्हणजे ॲडिक्श झाल्याासारखं किंवा ये जा त्यामुळे होत होते तस हा.
ज म्हणजे त्यांच एक एज असतं जो करयंत खोट्यांना वाटत. ते आपली मम्मा खूप छान करते, खूप छान करते, पण एक समज आली की त्याना समजतय. दोघांचा टेस्ट मधला फार फरक आहे. नको तू बनू पण मम्मा घरी एवढा त्रास घेऊन. तू बनूच नको ना आपण बाहेर जाऊ. आता सज्या आमच्याकडेचच प्रकार चालू आहे. मी पहिले बनवायची म्हणायला ह म्हणतात आवडी नाही खायच. आता जर जस समजता. ना ममा तू त्रासला प ब संध्याकाळी स्वयंपाक करण्याचा आपण ना बाहेर जाऊन खाऊया.
हम्म त्यांना एक ते बाहेरच एक वाट त्यांना म्हणजे ती चव कळती एक लक्षात आली की त्याच्यात कस त्यांनी म क असतात त्यामुळे मग ते चांगलं लागत जिबेला, आणि जिबेला, एकदा ते झालं. त्याची सवय की मग ते घरचं नको वाटतं त्यांना जे किती हेल्दी असलं तरी त्यांना वाटतं तेच खावं
तम्ही विचार रा आजकालच्या म्हणे माझ्या मुला तर पिझा खूप आवडतो. सहसा तर मीठ आला हे करत नाही. डॉमिनोजचे वगैरे एवढे मोठ मोठठी पिझ्झा तर तरी ट्राय करत नाही मोस्टली आपण स्ट्रीट फट असत ना आपलं त्याच्यामधले ट्राय करते. म्हटले मग् अ मेरट म्हणजे माझ्या वाढदिवसाला घेऊन चल. आपण डॉमिनोज मध्ये जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, आणि त्याला बर्गर्स आता ते ताक काय असतं. टाकसा ऐकलं का तुम्ही?
हो हो हो.
हो म्हणजे तो मला एवढा हो मी पण जात. तो मागे लागलेला आहे टाकळस बनव मम्मा, स्कूल मधून रेस ऐकून येतो एक एक एक त्याच्या म्हणजे विचारून होतो. की रेसिपी आवडली ना क त्याच्या मम्माला म्हणजे. त्याच्या मित्रांला सांग. मम्माला विचार, नाही तू तुझा फोन नंबर दे माझी मम्माला कॉल करेल तुझ्या मम्माला आणि माझ्या कॉल केला का? तुझ्या मम्मीला पूर्ण रेसिपी सांगायला ना. सध्या दोन, तीन, असे प्रकार चालले आहेत. मग आता का लेटेस्टचा कालचा कस सांगते तुम्हाला. ते टाकोच काय अस ती रेसिपी पण बघितली ना आपलं. म्हणजे कधी कधी पण मुलांना तर म्हणजे रात्रीच्या पोळ्या तर काही करून देत नाही टिफिन ला वगैरे तर मोस्टली रात्रीच्या पोळ्या, किंवा आपली सकाळच्या पोळ्या, असतात. ना त्याच्यात गाजर शिमला मिरची पत्ता कोबी पनीर वगैरे हे तुम्हा जेवढं घालता येईल. हे आहे. सगळं पनीर वगैरे कांदा टामॅटो याच पूर्ण म्हणजे ते मिश्रण करायचं म ते कच्च करा किंवा थोडस फ्राय करून थोडस एक करून जाईल. आपण चायनीज साठी कसं करतो सेम तसं करून ते टमॅटो सॉस वगैरे लावून म ह्या पोळया आपण करतो, ना छोटे, छोटे अ फुलके म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात गॅस वरचे फुलके ते पण थोडंसं अर्धवट हो अर्ध्यावट शेकायचे तव्यावर त्याच्यावर मग हे पिझ्झा, सॉस, वगैरे असतात. ना ते सॉस लावायचे आणि ते ना आपण हे जेस ना पनीरची ज स्टफिंग केलेली आहे ना ती भरायची त्या रोटी आणि ती मैद्याची जी स्लरी असते ना ति लावून तेे पॅक करायची आणि ते शेकायच म्हणून मी काय कर रेसिपी बघितली आणि रिसेंटली तो स्कूल मधून तेच ट्राय करून आला. मम्मा मेरे दोस्त लया बहो मस्त करा दे मै आंटी का नंबर लाय ह तू बात कर म्हटलं आणि फोन पण असा लावायचा की माझ्यासमोरच फोन लाव
हा त्यांना म्हणजे विश्वास बसत नाही.
ला होता एवढं काही जास्त म्हणे आता मला वेळ नव्हता चहा पाणी आणि
हॅलो हॅलो हॅलो बोला बोला ताई तुम्ही बोलत राहा.
साठी बनवलेलं.
हम्म
अ
हॅलो. बोलत, राह ताई हं हॅलो हॅलो हा बोलत राहा ताई तुम्ही हा हॅलो अच्छा अच्छा बोला बोला. हॅलो हा बोला ताई तुम्ही बोलत राहा तुम्ही. हॅलो ब्रेक होतो. आवाज बोलत रहा तुम्ही तरी हॅलो. हा तुम्ही अजून मुलांसाठी काय काय त्यांना मग बनवता वेगवेगळं. हॅलो
हॅलो
हां हॅलो, हॅलो हा बोला ताई हो हो बोल येतोय आवाज हा आता बोला
हो. हो. नेटवर्क म नव्हतं काय? मग तेच चाललं. असं अनुभव तेच म्हटलं मग एक एक एक एक आहे पण आपल्या वेळेस जे आपली मम्मी दे द्यायची ना हो लहानपणी आपण जे खाल्लंय
हम्म
तुलना आजकाल आपल्या हाताला पण नाही करू शकत.
हो. ते आपल्या हातालाही नाही करू, शकत अ हो ना आणि ते जे बनवून देत होते. ते आपण गपचुप खात होतो असं हेच दे वडी हो
अ मग काय मपी ऐक का तुम्ही मम्मी
हो. हो. हो हो करतात. ना आमच्याकडे पण करतात. हो. छान लागते. ती पण.
हां
हॅलो
हॅलो, हा. हो हो हो येतो येतो हा. तुमच्याकडें मोद कामपी बनवता का तुम्ही?
मी बनवते ना म्हणजे ती जी टेस्ट आहे ती नाहीयेत. म्हनजे मी खूप वेळेस ट्राय केली. पणग आमच्याकडे पातोळ्या बनवतात. किंवा डुपुक वड्या आहेत. ना. तर मम्मी हे नव्हती बनवत डायरेक्ट ती आणि ती मोदका्याचे आमटे आहे. ना. इथे बेसनाचं वरच क वगैरे तस ना ते बिना भाजीची सुद्धा खायला खूप छान वाटते. अजून पण मम्मी करते ना ती फार आवड तुम्ही खाल्ली कधी मोदकाची आमटी अशी?
हो खाल्ली आहे म्हणजे माझ्या सासूबाई बनवायच्या हो हो हो. हा ते बन बनवून त्या बनवायच्या पण तशी त्यांच्या सारखी पण टेस्ट जमत नाही मला पण अजून व्यवस्थित
नाही मी आता म्हणजे खूप वर्ष झाले सोडली ती आणि ते मुलांना आवडत नाही मी मम्मीकडे गेल की मम्मीला सांगते. हो मम्मीला सांगते बनव म्हणून चालेल आपण आपण एखाद्या नेक्स्ट कॉल मध्ये आपण ना. ची तुमची रेसिपी मला शेअर करा मी माझी रेसिपी तुम्हाला शेअर
हो नक्कीच-नक्कीच हो-हो. तेच ना तुमच्या मम्मी चीच रेसिपी म्हणजे ते कळे ना आपल्याला जुन जुन्या रेसिपी चांगल्या असतात.
हो हो हो तशी म्हणजे अजून तशी टेस्ट मला जमत नाहीये तुम्ही सांगा म बघूयाता. चालेल काही बाकी? हो तो बेस्ट जो असतो ना हो खूप चांगलं आहे ते जे भागाभगाची व्हरायटी असते ना.
हो प्रत्येकाच वेगवेगळं थोड फार बदल असतो ओके हो धन्यवाद.